तेजस्वीची काय
हम्म हम्म बोला हाहाहा
जेवलीस,
आलो कपडे धुतलो, जाळीवर भांडी पडले भांडी मांडलो, भाकरी दोन केलो. गेली म्हनल सोडाला ग.
गेली
गेली मग ते सोडायला गेल्या सोडायला सोडण झालत तिला. म सोडला गेल्या वरून सगळी भांडी काढली. दोन वाजता.
गेल बाई कड व हा
थांबा ए वैश्वय!
हम
जाता बघते. हॅलो! हॅलो! हो. तेजव. हॅलो!
हा.
हॅलो कुठे गेलतीस? हॅलो, कुठे गेलतीस?
बोल.
अग हिला मगाच्या
बोल बोल नव का? बोलकी!
मध्येच कुठे गायब होतेस तू? हा, बोल की बोल म तू मध्येच कुठे गायब होत्यास?
मी एवढं काय
रेंज नाही वाटत मोबाईल म वैष्णे ते रेडा दहा कोसाव जाऊन बसलंय तिकडं ने घावना, कुठे बसल्यास? ह बस! बस! नेट येत नाय ग, हितं बस की! हितं बस की! हितं व्हयं? हितं हितं बस की पायरीवर मी काल डाळ भात केलेला. हं हॅलो हॅलो!
बोलकी.
तस मगाशी.
काय नाही.
हम् मनी गेले बाई, मला सकाळी म्हणतात धना मावशी का चालल्यास तू?
ना
होय? ह ते आता किती मिनिटं चालू ठेवायचा फोन?
दहा.
आणि असं ॲप बंद करून दुसरं बघत बसलं तर?
हम कट हुतंय.
अगं बाई! माझ्यानंतर फोन करशील की नाही.
हम्म. झाला कट?
हा तेच ना. अ
वैष्णे मॅडमसनी खाली फोन लावून किल्ली ठेवा म्हणावं पायरीपाशी.
ए मॅडमासनि फोन लावून सांग की, उचलं